हॅलो हा बोल की
पहिल्यांदा आपण चालतोय कीनी तेव्हा तर लय त्रास होतय बाई
मग मम्मी न केली होय ग सगळं
होय इकडच की दवाखान्यात काय म आजी असायची सकाळची पप्पांची ची मम्मी असायची संध्याकाळी मम्मीची मम्मी मम्मी तेन झोपायच्या
जवळ मग किती दिवस होतीस दवाखान्यात तरी
पाच दिवस पाचव्या दिवशी डिस्चार्ज दिला होय
दिला काय हा हा हा
तुमची रेखा आई होय बाई भयानक नॉर्मल बर म्हणशील खर सिजर नको
होय आम्ही पण मला तरी काय माहित बई मी आमच्या एक मावशीच्या वेळेस बघितलेलं खर तवा आम्ही लई लहान होतो होतो ना मला कळत नव्हतं मावशीच्या वेळेस आता आमच्या मावशीच्या पोरी नाय नाय म्हटल्या तर बारा तेरा वर्षाच्या आहेत मोठ्या मोठ्या दोघी पण हा तेव्हा आम्ही लहान होतो म आम्हाला एवढं अ माहित नव्हत अनुभव नव्हता ना आणि आयसीयू मध्ये अस ताना कस सोडत नव्हतीत ना आदी तर आता कस आमच्या आम्ही कळतय आणि आमच्या आईचा बघितला ना मी माझ्या डोळ्यानं की बाबा काय होत तिच्यासोबत सारखी मी जायची ग दवाखाण्याला तेन सारखी कारण तिच्यासोबत सोनोग्राफीच्या टाईममध्ये तेन कसं व्हायचं की मी असायची घरात
हा
आणि घरातली काय म्हणायचित हा तो तुझा घे सुट्टी कामाला तुझं काय एव्हड महत्वाचं काम नाही घे सुट्टी आणि तू जा मग मी ठीक आहे म्हणायची मग घ्यायची सुट्टी आणि तिच्यासोबत जायची मग ती डॉक्टर कस सांगायची ग मला तिज काय वाट गेल तर ते डॉक्टर मला सांगायची की असं असं आहे बघ आईच मम्मीच तुझ्या असं अस बाळ व्यवस्थित आहे म मला बाळ पण दाखवलेलं त्यांनी ज्या वेळेस चौथा पाच आठवा महिना पूर्ण झालेलं बाळ तयार झालं आठव्या महिन्यात त्यावेळेस मला त्यानी दाखवलेलं पण
हां हां
की हा हे बघ तुमचं बाळ आहे हे म्हण सगळं असं झालेलं मग त्याच्यानंतर मग डिलेव्हरी झाली त्यावेळेस तर काय सुट्ट्याच घेतलेल्या सगळेजण घरात होतीत कारण हिन दवाखानाच एवढा लांब पसंद केला कि तो संभाजीनगरला तर जाणार कधी येणार कधी मग कसं व्हायचं कोणतरी गेलं की तिथंच थांबायचीत ग
हा हा सोनोग्राफीत आणि हुरहूर लागत्यात बघ व्यवस्थित होतय काय नाही हाय का नाही
होय जव लागतयच की गं शेवटी म्हणजे आपण आपल्याला वाटते ना माझ्या काय खाण्यात काहीतरी कमतरता आहे काय किंवा माझ्यात काय कमी आहे का असं होतच की
ते रिपोर्ट आल्यावर कुठं जवळ जरा म जीवाला हे वाटतय
होय की तुझी पण कितीतरी सोनोग्राफी झाली
माझ्या प्रत्येक महिन्याला केल्यात तूपे फक्ता आम्ही कायतरी होय माझी प्रत्येक महिन्याला सोनोग्राफी आणि दोन दोन हजारच्या पुढं अगो सगळ्या प्रायवट मध्ये होय मग काय
आमची रेखाई तेया तेव्हा सारखी म्हणायची आमची मम्मी आणि डिलेव्हरी झाली आहे रेखईची तेव्हा पण मम्मी मला सारख मम्मी म्हणालीती आणि आई पण आता आमच्या वेळेस आता एवढं हाय त तुझ्या वेळेस आणि केवढं व्हायचं ग तुपे तुझ्या आणि सौरभच्या वेळेस तेवढं व्हायचं काय ती काय काय सांगायला ती माणसं डॉक्टर लोक
आमचे तर आमच्या घरातली तर सगळे म्हणायचे आमच्या वेळेस असं काय नव्हतं बाई एकदा सोनोग्राफी केले की डायरेक्ट नवव्या महिन्यात बाळच, असलं सोनोग्राफी... होय सोनोग्राफी मनोग्राफी आम्ही कधी केल्यास नाहीत म्हणायचीत
हा तेच आणि हे काय मग आमची मम्मी पण म्हणाली हे काय बाई तिथं इथं काय वेगळं सांगाल्यात की गं बाई एवढं सोनोग्राफी महिनला करायचं एवढं पैसे कुठून आणायचेच ग बाई,
कधी महिन्याला आमच पण घरात तोच विषय असायचा अगं खरं मनात एक भीती त्या भीती पोटी सगळं करायच लागतय ग
आणि होयच की मग आमचं आमच्या तरी काय आमची आजी काय म्हणायची माहिती आहे दर महिन्याला आई जी सोनोग्राफी असायची तर काय म्हणायची माहितीये आमच्या वळेस एव्हढं कोण कुठं करतंय तर एवढं काय एवढं काय करायचं एवढं काय भ्यायचं आणि एक एकदा असं म्हणजे हिथ ती जोशी आहे माहिती आहे तुला खाली पल्समध्ये पल्समध्ये तिचं नाव काय मला माहिती नाही ग तिचं अ तर ती काण आहे ति ना कण आहे होत्या की, होय! पल्समध्ये पण होतात मग पल्समध्ये तिच दा केलेला रिपोर्ट दाखवलेला आमच्या आईचा आणि आमच्या बाळाला तीन काय सांगितलेलं एवढ्या वर्षां राहिलंय म्हणून सांगितल्यानंतर की बाळ ती खाली करा म्हणत होती आमच्या हा खाली करा म्हणत होती ती कारण का खाली करा म्हणत ती तिला ती काय सांगत होती की अशी लेट झालेली बाळ पुढ जाऊन मंद होतात म्हणजे डिलिव्हरी झाली की मंद होतात त्याच्यामुळ करू नका तुम्ही खाली करा म्हणत होती मग खाली करा म्हणल्यावर तर लई टेन्शन आलेलं आमच्या आईला कि बाबा ही ते चौथ्या महिन्यात वाटत हा चौथ्या महिन्यात सांगत होती की खाली करा आता बाळ तर पूर्ण तयार होत ते मग चौथ्या महिन्यात खाली करा म्हणताना लय टेन्शन घरात आलेलं सगळ्यांनाच की, आता काय करायचं? मग खरं आमची आई नाहीच म्हणली, मी काय खाली करणारच नाही म्हटली. माझ मूल मी खाली करणारच नाही, ते भले कस बी होऊ दे? काय पण होऊ दे? हम् मी नाहीच करणार म्हणून ती बसली, मग आम्ही पण म्हणल होय नाही करायच. मग संभाजीनगरात तिची ट्रीटमेंट सुरुच होती म तिथं आम्ही नेऊन ती फाईल दाखवल्यावर ती सरळच म्हटली, ती संभाजीनगर मधली माने डॉक्टर ती म्हटली काय भिण्यासारखी काळजीच नाहीये, तुमचं बाळ एकदम हेल्थफुली आहे. एकदम मस्त हाय म्हटली ती आणि ती बाई असं कस सांगू शकत्या आसं म्हंटली ओ ती म्हनटल्यानंतर आम्ही म्हटलं की, बाबा हा. मग आमचा जरा जीवात जीव आला की, हा हाय बाळ व्यवस्थित. तीत, तेव्हा तर तीन, चार वेळा सोनोग्राफी केली माहिती हाय तिच्या तसल्लीसाठी. आणि आमची आई म्हणली नाहीच करायचीच म्हणली, ती बाई जेवढ्या वेळा सांगल तेवढ्या वेळा करणार. माझ बाळ, व्यव स्थित हा राहू दे ह्यासाठी आणि केली माहितीे काय तेवढ्या वेळा तिनं मग त्याच्यानंतर ती बाईन सांगितली सोड, की तुमचं बाळ एकदम व्यव स्थित हाय, भारी हाय आणि ती त्या हिच काय ऐकू नका डॉक्टरच म्हणून मग शेव
तेच विषय असायचा, कशाला करताय सोनोग्राफी तेन? तरी पण मी कुणाच ऐकाय नाही बाई, दर महिन्याला तर दर महिन्याला सोनोग्राफी केल्या.
नाही, होयच की ग आणि शेवटी वाटतंय ना आप आपलं बाळ हाय म्हणल्यावर थोडस कि बाई चांगलं होऊ दे, व्यवस्थित होऊ दे
आणि मनात भीती राहत्या ग सोनोग्राफी केली नाही, की सोनोग्राफी केली नाही. पुढं काय झालं तर कस काय? तुला सांगतो ते अ आता अ मूल ते नऊ का आठ महिन्याच असणार, ते आमच्या इथ इथल्या त्या जन्नत वहिनी म्हणून आहेत, त्यांनी तर एक पण सोनोग्राफी केली नाही आग! आणि नंतर न हे बाळ जन्मलं काय त्यांचं? आणि पंधरा दिवस झालं, त्यांच्या त्यांच्या मुलीला कि नाही शू तून शी याल ती, मग त्यांना काय समजनाच ग! की अस काय का झालंय? का व्हालंय, का व्हालंय म्हणजे त्यांनी अस विचारतच पडलेल्या लई त्या दिवस, मग शेवटी दवाखान्यात दाखव खवल्यावर समजलं की, तिला शी ची जागाच नव्हती.
आरे देवा! मग
म सीपीआर ला ऑपरेशन केलं आगं.
एवढ्या लहान बच्च्याचं?
होय आगं, ते तिसऱ्या महिन्यात कायतरी केलं. म म्हणलेत तम म्हणजे त्या पंधरा दिवसातच समजलेलं, खरं एवढ्या लहान बाळाचं ऑपरेशन कसं करायचं म्हणून तिसऱ्या महिन्यात ची मुद्दल काय तरी दिलेली वाटतं त्यांना आणि प्रायवेट मध्ये कराय लावलं म्हणजे विचारलेलं वाटत त्यांनी तर म्हणजे त्यांच परिस्थिती एवढी नाही ग, प्रायव्हेटमध्ये सहा, सात लाख रुपय ते कुठनं घालणार? हा म्हणुन तेच त्याला फ्री मध्ये केलं वाटत, तरी पण सिप्यारला म्हणत म्हणत तरी पण औषदाला, ह्याला त्याला पैसे जातातच.
आ रे कुठंच फ्री होत नाही आजकल, सगळे फ्री फ्री म्हणतात खरं, होत नाही सगळं. त्यांनी आपल्यालाच आणायला लावतात. ते गोळ्या, इंजेक्शन काय पण असुध्या, आपल्याला आपल्यालाच आणायला लवतात.
अन जातोयच ग खर्च कुठं पण काय पण फ्री काय नसतेच.
हो नाही आणि आमची रे रे काय तर राहिलेलं तर काय पहिला तिला कळालेलंच नव्हतं कारण तिला पहिले दोन महिने तीन महिने ना तिला उलट्या होत होत्या उलट्या होत्या तिला जेवण जातच नव्हतं आणि आम्हाला काय वाटत होतं तिला स्वतःला कारण एवढं दिवस नाहीच आहे बाळ तर आत्ता असं नव्हतं ना डोक्यात कि आता बाळ हुईल ह्या वयात. त्यामुळे ती बरं नाही बरं नाही म्हणून ती सलाईन म्हणजे सलाईन लावत होती डॉक्टरांकडे जाऊन आप आप आमच्या इथलं तो मुदाळे आहे जस की त्यांच्याहिकडे जाऊन ना सलाईन लावून लावत होती. नाहीच म शेवटी चैतन जोशी माहितीय आहे ना तुला वर ति तो अत्त तिथं कमी इथ ये ना म्हणून तिला सौरभ म्हणला चल मी तुला घेऊन जातो तुझं कमी काय केलं नाही जाल झाले बाई आई आणि तुला तू अशी पाट सारखी निबळून पडाला सुजव काय आम्हाला बगवान आणि तू चलच म्हणून तो घेऊन गेल तिला असं रात्रीच्या टाइम मध्ये एक सात आठच्या दरम्यान मग तो डॉक्टर तिला सगळं विचारला आणि तिचा हावभाव बघून त्याला अंदाज आला मग त्यांना सरळ सांगितलं की तेव्हा काय म्हटलं हा किती किती दिवस तुमची पिरियड झालेली नाहीय. किती दिवस झालं म्हणजे तुला असं व्हायला लागलं मीना सगळं सांगितलं त्या डॉक्टरला. मग डॉक्टर म्हणला तू किट घे आणि तू तपासून ये परत माझ्याकड मग ही परत घेऊन त आली सौरभ सांग सौरभ तरी विचारला काय झालं काय झालं त्याला कशाला सांगल. म्हणून म्हंटली काय नाही हा टीक य घेतली आली परत आल्यानंतर परत चेक वगैरे केली परत गेली मग डॉक्टर न चेक केल्यानंतर डॉक्टर म्हंटला हे पॉझिटिव्ह आहे म्हटला आणि तू तुझ हे कर म्हटला तुझं संभाळ. तुझी सेहत काय आता उबडतोबड कुठल्या गोळ्या खाऊ नकोस. मग मग हिनं गोळ्याबिल्या सगळ्या बंद केल्या त्या कारण हिनं आम्ही इकडे तिकडे दाखवल्या त्यां बरं नसलेलं खातच होती ना ती उलट्या होत होत्या म्हणून त्याच्यामुळ तिनं बंद केलं म ते. माहितच नव्हंत ती गंगापूर ला जाऊन आली टू व्हीलर वरन.
अग
तिला माहितच नव्हतं ती टू व्हीलर वर्ण जाऊन तिच्या संग गंगापूरला ती जाऊन जत्रा करून आली त्यांची.
बाई पहिले तीन महिने तर लय जप जाप्य लागतय म्हणतात मी पण काय जपलं बिपलं नाही बाई हा. हा हां.